हॅलो!
हॅलो!
हा बोला बोला, नमस्कार ताई कशा आहात तुम्ही? हा हो मी पण छान मस्त चाललय नेहमीचं रूट टींग काय म्हणता, आणि काय सध्या तुमच्या कडे गार्डनिंग, वगैरे काय झाडं नवीन लावलीत?
झाडं, झाडं लावायला माझ्याकडे एवढी जागा नाही आणि मी कुंडी मध्ये लावले थोडेफार झाडं मनी प्लांट वगैरे तुळशीचे, तुळशीचे झाडं कोरपड वगैरे अ हा असेच थोडे थोडे फुलांचे झाड वगैरे असं लावले मी थोडसं
हा आपल्याकडे आलीच आपल्याकडे हल्ली सगळ्यांकडे तोच प्रश्न येतो ना, जागा नसते आवड असते पण जागा नाही लावायला किंवा हे करायला ते काय करणार आहे त्याच्यात आपल्याला समाधान मानावं लागत. छोटं छोटं काहीतरी हे करायचं मलाही आवड आहे. झाडांची मी पण असंच केलं छोट्या ह्याच्यात थोड्या राहील तेवढ्या कुंड्या, आपल्या असं आणि कसं ऊन वगैरे पण नीट लागतं ना वो झाडांना ते हल्ली फार कमी येत मोठ्या मोठ्या बिल्डिंग बाजूला त्याच्यामुळे ऊन कमी लागतं झाडांना मग तेवढी वाढ नाही होत ना, चांगली म्हणजे अशी हो मग काय काय लावलीयत? फुलांची कसलीयत झाडं तुमच्याकडे?
फुलांचे असे शोचे फुलयत सदाफुलीय परत असे ते काटेरी वनस्पती काहीतरी तिला पण अशे लाल फुलं येतात, छान! आणि पिऊ हा पिवळ्या फुलांच पण एक आहे.
हा
आणि एक चिनी गुलाब म्हणून येतं बघा?
हो हो चिनी गुलाब हो, अच्छा! हो छान ज्याला जास्त त मेहनत म्हणजे, मेहनत मांडण्यापेक्षा म्हणजे काळजी घ्यावी खूप नाही लागत अशीच. लावायला लागणार आपल्याला, कार कारण काय ज्याची अगदी नाजूक असता झाडत खूप काळजी घ्यावी लागते वगैरे, आता गुलाब बिलाब कसं त्यांना जरा जपावं लाग त ना असं तशी लावताच येत ना हूं.
कुंडीमध्ये, पण मोठी कुंडी लागते त्याला पण गुलाबाच्या झाडाला पण छोट्या कुंडी येत नही ते जागा
हो, हो ना खरंय ते. हूं आपल्या हल्ली सगळ्यांचा आव आवड असते पण हे नाही मिळत आपल्याला. जागा, जागा अभावी आणि स आणि उन्हाच ह ह. ब. अ बोला, आणि काय सांग कशी काय झाडांचं हे करता तुम्ही?
म्हणजे आपल्या जीवनामध्ये झाडांचे तर खूप महत्त्व आहे, झाड म्हणजे निसं र्गाने आपल्या मानवाला दिलेल एक अमृत वरदानच आहे.
हो ना ते हिरवळ बघितल्या आपल्या डोळ्यांना दिसल्यावर जे प्रसन्न आणि छान वाटत. आता सकाळी उठल्यावर येऊन जर आधी झाडांचं दर्शन घेतलं, बाहेर येऊन बघितलं झाडा कि असं एक वेगळं जरा प्रसन्नता वाटते ना आपल्याला अशी.
वाटत डोळ्यांना पण छान वाटत, मन पण प्रसन्न राहत असं मान मानवी जीवनामध्ये ये ना अ झाडं याच्यात तिल एक अतूट असं नातं आहे झाडांबरोबर आपलं. आणि झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन पण मिळतो आपल्याला झाड अन्न देतात, लाकूड देतात, औषधं देतात. म्हणजे झाडांचे असे भरपूर हो खूप, खूप. आपरल्याला झाड उपयोगी पडता आपल्याला.
हो!
आणि हिरवीगार झाड, अ निसर्गाचं सौंदर्य पण वाढवता.
हो ना खरं ये ते, त्याच्यामुळेच तर आपलं जीवन आप पण आहोत खरं सांगायचं तर, झाडं नसली तर माणूस काय राहणार. जगणार तेच तर. मी पण अशी थोडीशी ह मनुष्या.
हा मनुष्यांस प्राणी पक्षींना सुद्धा आपण झाडां अ प प्राणी प्र पक्षपना आपण झाडांवरचं अवलंबुन असतात बा सगळे असं. झाड नसली तर ते प्राणी प क्षी त्यांना पण म्हणजे पक्षी घरटं कुठं करतील. ते झाडांमुळे तर हो असं
त्याच्यावर असणारे कीटक वगैरे असतात, ते त्यांचं खाद्य असतं ना. पक्ष्यांचं आणि हा. ते निसर्ग चक्रच आपलं असं आहे. हूं बोला!
झाड, झाडांमुळे वातावरण स्वच्छ पण राहतं. अण ते आपल्याला सावली देतात शुद्ध हवा ठेवतात.
हो हो हो, बरोबर खरं आहे ते. सगळं. म्हणजे पूरक आहोत आपण एकमेकांना असं येते ते निसर्ग चक्रच आहे धाड कि पक्षी कीटक
हे सगळे त्या एकमेकांवर आपण अवलंबूनच आहोत आपणही झाडांवर तसेच अवलंबून आहोत ना भाजीपाला किंवा काय आता मी क पत्त्या रोप लावलाय कडीी पत्ता आपल्याला रोजच्या जीवनात लागतोच की नाही
हो हो हो आपण प्रत्येक भाजीमध्ये टाकतोच कडीपत्
ह तस आहे त्याच्यामुळे ते आवश्यक आहे ते लावलंय असं सदा फुली वगैरे लावली आहे बाकी कि सगळी अशी शोच आहे अबोली लावलय ह बाकी असं काय शोची कोरफोड आहे गवतीच्याची प लावलीय ती एक आपल्याला चहामध्ये लागते अवश हा हा आणि तुम्ही काय काय लावलंय सांगा आणखीन काय काय
अ मी काय नाही कोरपड वगैरे लावले कोरपड पण आपल्या केसांना वगैरे लावायला कामात येते किंवा चेहऱ्याला लावला असं त्याच्यासाठी पण उपयोगात आणते मी
हो हो खूपच उपयोगी आहे कोरफट ह छोट्या आणि छोट्या कुंडीत येणारीच झाडं आपल्याला लावायला लागतात ना हो
हम्
असंय मोठी कुंडी ठेवणार कुठे असं होतं ना जागा अभावी त्याच्यामुळे हे नंतर हा
पाऊस येण्याकरता पण झाडांपासून मदत मिळते झाडे जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत करतात
बरोबर बरोबर
आणि आजकाल आपण झाडांचे महत्त्व विसरत चाललेलो आहोत असं आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ मोठ्या प्रमाणामध्ये आपण झाडांची कापणी करतो म्हणजे अ कट करतो झाडं वगैरे त्याच्यामुळे वन आणि जंगल, नष्ट होतात. झाडं तोडल्यामुळे. पाऊस पण कमी येतो असं आणि पाण्याच्या अभावी बरेच आपल्याला दुष्काळाचा पण सामना करावा लागतो
हम्, सध्या आता अशीच परिस्थिती आली आहे. नाओ, दुष्काळजन्य परिस्थिती. अजून, पावसाचा पत्ता नाही. काहीच हे नाही, जून आता संपेल एक आठ दहा दिवसांत. तरी, पाऊस नाहीेये आजून. कुठे, नामोनिशाणच नाही आहे. भरपूर ऊंन, पडतंय. ढग आले. तरी ना, सगळे तेवढ्यापुर त, मळभ येत. असं वाटतं. आता पडेल पाऊस, आता पडेल. पण ते काय, पडत नाही. तसेच ढग, निघून जातात सगळे. येऊ, तेच त्या त्याच्यामुळे. सगळीकडे सगळे आतुरतेने, वाट बघतायत पावसाची. हा.. हा.. हा.. हा.
कडक लक्ष आता, शेतकऱ्यांच म्हणा. का? सगळ्यांचंच लक्ष, पावसाकडेच लागलंय आता.
हो.. बिचाऱ्यांनी पेरणी केली तर पाऊस नाही पडला. तर फुकट जात ना, सगळं त्यांचं हे, मेहनत. हेऊन हा.
आणि आजकाल पाणी टंचायच्या समस्येला सगळ्यांनाच तोंड द्यावे लागत आहेच ना?
ह हो हो खराय तेच त्याच्यामुळे काय?
पा पाणी एक दिवसा आड येतय. कोणाकडे, कोणाकडे दोन दिवसाआड ये ते असं किंवा आठवड्यातून एक दिवस पाणी येत नाही. असं म्हणजे खूप प्रॉब्लेम झालेले.
तुम्ही असं म्हणता ना, माझी नंदेचं सोलापूरला हे आहे ना त्यांच्याकडे तर पाच-पाच दिवसांनी पाणी येतं.
बाप रे! एवढं एवढं साठऊंन ठेवता का? मग ते.
हो त्यांनी म्हणे बाहेर असं हाऊद व हे बांधून घेतलंय. आणि त्याच्यावर हे टाकलंय मग पाणी येईल तेव्हा ह्यानी चढवायचं पाणी. त्या ह्याच्यात भरलं की, ते वरती त्यांच्या घरात चढवायला लागतं परत. म्हणजे, तिथल्या टाक्या भरून ठेवायच्या. खालचा हाऊद पण भरून ठेवाय कारण पाच दिवस पाणी नाही म्हटंल्यावर अ भरपूर हे होता ना?
आपल्याला एक दिवस आलं नाही तरी पण, इतके हालं होतात की
हो ओ खरंच तेच तर हो ना. तेच तर आहे. सगळीकडे आता तीच परिस्थिती झालेली आहे सगळी अशी. हम्म् तुम्ही हे बघताय ना? टाईम.
हो बघते ना.
हा पण माझ्याकडे नाहीये, म्हणून म्हंटलं मी. ह ह हरकत नाही बोला ना ह आणि दुसरं भाजीपैकी काय लावलंयत का तुम्ही? भाजीचं.
नाही भाजीपैकी काही नाही लावलं.
हा.
नाही-नाही भाजी भाजीपाला वगैरे काही नाही लावला. एवढी जागा
अ हो नाही तेच मी आपल्या कुंडीत एक आळुवडीच वडीचा अळू असतो ना? त्याचा कांद लावलाय. पण ते कायं नीट वाढत नाही ना? कुंडीत म्हणजे अस. त्यामुळे येतात. थोडीशी एक-दोन, एक-दोन पानं येतात. पण परत हे होतं, आता उन्हाळ्यात जरा ते व वाढ
अ ह आणि प्रदूषणामुळे ना वात वातावरण पण दूषीत होतय. आता लोकांना अनेक रोगांचा सामना पण करावा लागतोय. आणि यावर उपाय म्हणजे वृक्षारोपण करणे, हाच उपाय आहे. त्याच्यावरती. पुन्हां पण सगळ्यांनी वृक्षारोपण केले पाहिजे.
हो वृक्षारोपण करून पण नंतर लोकांनी पण त्याची जे लावतील त्यांनी थोडे दिवस काही काळजी, घ्यायला पाहिजे त्याची ना. लोक एकदा लावतात आणि निघून जातात. त्याला पाणी विचारायला हे, ते नाही मिळालं तर ते सुकून जाणार ना ओ.
हो बरोबर-बरोबर त्याची जोपासना व्यवस्थित पाणी वगैरे दिलं पाहिजे त्याला जगवलं पाहिजे ते झाड हम्
हे खरय. ते दिसत आपल्याला आवड -आवडतं खूप पण ते पुढे पण तसं मेंटेन झालं पाहिजे. असं ही हाय ना ते कारण झाड म्हणजे सुद्धा एक शेवटी जीवच आहे ना ओ तो आपण म्हण. तो खर पण अ ह ओके. चालेल चला भेटू मग हा व्हायचे अजून
आणि कुठे ह आ थोडं टायमिंग बाकी आहे. कुठे गेलं तर आपण झाडांच्या बिया वगैरे पण आपण घेऊन जाऊन तिकड आपण कुठे फिरायला वगैरे गेलो जंगलात वगैरे तर तिथं आपण त्या झाडांच्या बिया वगैरे घेऊन जायच्या तिथे लावायच्या म्हणजे ते पावसाळ्या चालू होईल याच्या आधी ला लावायचे आपण ते मग ते पण झाडं येऊ शकतात तिथे
बरोबर बरोबर. हो ना करू शकतो आपण तसं एक ून म्हणजे अस काही जण हा चालेल हा.
ह.
ओके चला छान वाटलं बरं बरं मी कर.